ये. तुला लाव म्हटलेलं. मला यियनाच झाला, त्याला मी काय करू?
कॉलेज तर ठीक.
मला दिसतच नाही तुमी ते, ऍप उघडून बसतेय. मला दिसतंच नाही. मी ते डॅशबोर्ड मध्ये गेल्या, मग तुझा कॉल येतोय.
म डॅशबोर्डमध्ये जरा जायचं की गं. माझा एक कॉल गेला कनी, माझं दहा रुपये गेलं.
कित रुपये?
दहा रुपय पाठव मला.
अं माह्या पैसा नाहीे, इत एक रुपाया.
झोपलास का काय?
नाही बाई अभ्यास करलोय.
हम्म. आज कुठे गेलतीस?
कुठे जायाय नाही गं. झोपलेलो, दुपारी.
हा, स्नॅप आलाय मनत हुता.
मी स्नॅपच काढायला नाहीतर. मी स्नॅप डीलीट
तुझा नाही गं आला. दुसऱ्यांचा आलाय. तू फिरतेला.
नाही बाई. स्नॅप उशीर डिलीट मारलोय.
का?
होय. इंस्टा पण डिलिट मारलेला. ते पण उघडतो असंच कधी तर, आणि बघत बसतोय.
का गं, समे?
मारलो असच. काहेय, काय हाय स्नॅप मध्ये रिल्स?
तरीच माझ रील बघनास होय? हा मग तेवढं स्टोरी लावतीस. डिलीट करतीस.
तसं काय करत नाही. हाय ओपन, पण बघत नाही.
अहं.
हं.
लाज वाटतय का तूला? माजं बघायचं सांगतोय तुला.
बघतो बघतोय. इंटरेस्ट नाही राहिला आता. इंस्टात, स्नॅपमधे.
होय. तुला कसं राहील गं?
काय, काय गरजाय सांग? काय मिळतय, सांग बघून?
होय. कार्या ऍप काड, तुला तेवडच पैसेे मिळतील.
मला ते बी नको.
तीला काय पाहिजे?
काय नाही ओ मला.
जेवाय, झोपाय. वो, काय म्हणलीस? तिला फोन लाव. पप्पाच्या फोनवर. मग काय टेक्स वापरतीस? हा म चालतय की घेऊन बेरळ फोन पाहिजचय का तुला? अलावर आलावर सांगतो की भहिजला तव्हा जर नाही व्हय म्हणलीस गेलीस तू.
तेज्या आधी मला सांग मी सगळ डिलेट मारतो.
. त्याज्या आधी सांग म्हणजे तू येत ना घेऊन जा ना परत फोन नको ये ना व राहू दे ज्या फोन वर फोन करत जा मैत्रिणींचे
हम्म
हम्म बर मोबाईल शेर आयेत ना नयी ये येताना सगळ डेलीट काय म घडवू नको तू माझा फोन कट करतेस न व आल्यावर सांगणारस ये जरा इते
समा कि फेरीया मजे मज
अ यऊदत, फोन कट करा ती तीन म्हणा हे प अ, तीन तीन हे पडलेल, ती थां तीन मला व्हिडिओ कॉलच, तीन व्हिडिओ कॉलच हे पडलेल काय ब मी चौथ्यांदा उचलय, का ना
सांगायच दहा मिनिट मैत्रीण ये जरा बोलायला
त्यांची मम्मी होती त्या दिवशीन तर काय मग काय
बरये बई तुज
का भारे
य येताना सगळ डिलेट करून ये तर सा हिजेून फोन देऊन जायच त बासुच.
हा आणि
आणि काय नायी तेवढच
अम
. तू कुटला सान वापरलीस गे पप्पांच तुमच्या?
कुठला?
पप्पांच साबण वापरतेस नव कुटला?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
कुठला वापरस.
निमअला हम्.
ते नेमच काय हय त्याच म्हणजे इफेक्ट कायय. हा. ते ग्लोसरीनच काहीतरी आहे ना.
हम्म.
त्यांना काय गौरव होतात ना.
मी आल्यावर बघ माझ्यात काय पर्यंत नल तर वापर.
तुला काय वाटतय का नाही.
म फरक पडला अस मी श फेशवॉश पण कपन दिल्लाच वापरतोय.
ते साबनान काय इफेक्ट झालाय. नेमना.
नेमनं, अगं मला हे होत नव्हतंय होय.
फंगल्स.
हम्म.
कमी झालं ते?
हम्म, आता पावसात मला इथ कपडे पण जास्त वाळत नाहीत अशे.
हा, होय.
मग ते हे होत मला आता नाही हे होत पहिल्या सारखं. पहिला मला लयं हे होत, होत माहितीये नव्हं.
हम्म, काल, काल ते व्हायचं कमी झालं काय?
व्हंय.
मला आसमी म्हणता गं, ग्लोसरीनच वापर म्हणजे चेहरा गोरा ते न होतोय असं. ती मला म्हणली.
केसांच पण कसं . त्यांचच तेल वापरायचं आणि त्यांचाच शाम्पू वापरायचा तर केसांत फरक दिसतोय. तेल दुसरं वापरले आणि शाम्पू जर त्यांचा वापरल्या तर काय फरकच जाणवत नाही. महिनाभर त्यांचा तेल वापरत नव्हतं मी घरातलं. मम्मीने केलेलं तेल वापरत होतो कने
हा.
तवा शाम्पू लावणार असं कसे सगळे हे होत, होते. पण त्यांचंच तेल आणि त्यांचे शाम्पू वापरलेस तर केसांने शाईन पण इथं स्मूद पण होत्या.
काय गिळाल्यास?
चिव.. डा. पाहिजे?
हं, हा. ते नव्हं, मग मी ते चारलो ग्लोसरीनच गिफ आता काय आकोडीतनं?
अं.
आल्यावर आणि दे म्हणसं की मला‌.
भेलच पाहिजे दुसरं काय नको?
भेल चालेल, पाणीपुरी चालेलं, रगडा चाललं, शेवपुरी पण चालते, अ का मी नको?
हम्म, नाही आम्ही आपुलकीला जाणार आहे, मी आणि गणप्या फालुदा खायाला.
आल्यावर जाऊया.
माझा आणि गणप्याच तर ठरलंय.
समी मेलीसं?
उं का मेलु? हा. मी कुठे मेलो, बिलो नाही गं?
हॅलो!
बोलकी. हॅलो!
ये चल की रे! आपुलकी.
हम्म, फालुदा खायला जाणार मी आणि गणप्याच जाणर.
हट्, आपुलकीला.
व्हंय.
ये रेंज रेंज मध्ये ये
ए हाय बाई मला फुल आपुलकीला फालुदा खायाला जाणार आहे आम्ही ठरलंय आमचं, गणकाच आणि मा वैशे ती परवाची स्टोरी लावलेलो माहिती काय मला रिप्लाय काय दिलाय सांग हॅलो हॅलो हॅलो हॅलो तर गायब झाल. हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो वैशे जरा रेंजला ये